हॅलो
हॅलो, हा आता येतोय.
हॅलो हॅलो हॅलो हा आला आता आला हा आता आला बोल हो येतोय.
ते झालं ना कॉल कंप्लीट म ते कट झालं ते लक्षातच येत नाहीत. कट झालेला हा कं काय म्हटलात कॉल लागत नव्हत्या काय मला?
होय फोन लागत नव्हता अग तुझा. म्हणजे- त -फोन -की- समोरील व्य ती व्यस्त आहे. आणि त्यामुळे नंतर ट्राय करा असा मेसेज येतोय.
हा ते जरा कॉल कट होऊन परत त हे व्हायला जरा वेळ जातोय ना त्यामुळ दाख
हा हा हम्म
हे झाल्यावर मग ट्राय करा की बघू लागेल मग म्हणजे एक मिनिट थांबून मग करायचा असं म लागत. लागल मग
हूं हूं ते मला सांग आता हे पाच कॉल झाले.
हां
पाच कॉल जोपर्यंत मी पूर्ण करत नाही तोपर्यंत ते सबमिट करायचं नाही ना.
अ नाय नाय करायचं नाय पाच कॉल झाल्यानंतर कनी परत पुढच रिफ्रेश होतंय. आणि मर परत मग पाच कॉल दाखवत तय अस तीस कॉल म्हणजे जर त्या तीस कॉल मध्ये की नाय एखाद दुस सरा कॉल समजा जर म्हणजे पाच मिनिटाच्या आधी ठेवलो आपण किंवा असं काय झालं तर मग तीसपेक्षा जास्त होऊ शकतात म्हणजे त्यांना बरोबर क नी एकशेऐंशी मिनं ट आपळे कॉल चे पूर्ण व्हायला पाहिजे.
बरं
हम्म मग हे झाल्यानंतर क नी सबमिट वर क्लिक करायचं. आणि तो स्क्रीनशॉट काढून ना ग्रुप वरती आपलं नाव आणि नंबर टाकायच आणि टास्क कंप्लिट झाल म्हणून कळवायच.
बर.
ते झाल्यावरती मग ट्रान्स्क्रिप्शनचा येईल टास्क
म्हणजे कंपल्सरी तीस कॉल तर माझे कंप्लीट व्हायला पाहिजेत.
हां होय तीस कॉल व्हायला पायजेत हम्म.
एका व्यक्तीला पाच वेळा कॉल करू शकतोय.
होय.
बरं
एका दिवशी
बरं म्हणजे किमान सहा व्यक्ती व्यक्ती तरी माझ्या ह्याच्यातली जोडली गेली पाहिजेत. सहा तिथं सात व्यक्ती
हम्म सहा ते सात
ते ते बरोबर तीस कॉल होत्यात.
हम्म होतात.
हम्म
आता समजा मी ह बोला ते समजा जर तुमचे तीस कॉल पूर्ण झाल्यात आणि तुम्हाला जर दुसरे व्यक्ती कॉल लावत असेल तर तुम्हाला लागत नाही कॉल असं पण आहे.
बरं
हां म्हणजे समजा माझे तीस कॉल पूर्ण झाले तर मी सबमिट केलोय आणि मला नवीन व्यक्ती व्यक्ती कॉल करायलाे तर मग मला कॉल येत नाही असं पण आहे.
बरं
हम्म
म्हणजे समोरच्या व्यक्तीचे तीस कॉल पूर्ण व्हायच्या आधी आपलं कॉलिंग झालं पाहिजे समोरच्या व्यक्तीशी. हम्म बरं
हम्म
म्हणजे जेवढं कॉल जेवढं काल फास्ट होतील तेवढं चांगलं आहे मग.
हम्म होय म्हणजे तेवढ्या ना पुढचे पुढचे टास्क येतील ना लवकर
बरोबर
हम्म आता ह्याच्या पुुढे कसं? आता दोन आहेत ट्रान्स्क्रिप्शन म्हणून आहे आणि
व्हॉईस असं काहीतरी आहे म्हणजे कॉल पुढे का नाही व्हॅलीडेशन साठी जातात मग व्हॅलीडेशन साठी ठराविक जणांना दिलंय म्हणजे ते कसं जबाबदारी आहे ना मोठी हे कॉल ऐकायच चे मग ते व्यवस्थित नियमात म्हणजे नियमात आ की नाही बघायचे आणि मग ते व्यवस्थित असतील तर मग ते ॲक्सेप्ट करायचे मग ते ॲक्सेप्ट केलेले कॉल पुढे त्याच्यावरती प्रोसेस होत्या आणि मग ज्याचे ज्याचे कॉल झाल्यात ना त्याच्यावर त्यांना पेमेंट मिळतय हे आहे हे एक आहे. हां ते तुम्हाला मी फॉर्म पाठवलेला ना. ह्याचा फॉर्म होता मग त्याचा काही ठराविक जणांनाचं घेतले म्हणजे आधीचं काम कसं आहे अ परत त्यांना टेस्ट दिली टेस्ट व्यवस्थित झाल्या. काय ते पण बघितले आणि मग त्याच्यावर दिलीत. म्हणजे एक प्रकारे त्यानी जबाबदारीच द्यायल्यांत ना हम्म आता तस चाळीस जणांना सिलेक्ट केलत. मग पण ते ज्यांच्याकडून काम व्यवस्थित झालं नाही त्यांना पण मग रिमुव्ह केले.
हम् हम हम्.
म्हणजे ह्याच कसं, त्यांनी देतो ते समजा, जर दहा मिनिटाचा कॉल आहे म्हणजे कंपल्सरी दहा मिनिटाचाच प्रत्येक कॉल आहे. मग त्यात पण आधी- मधी, इकडं - तिकडं एकेक जण लगेच ठेवतात. असं पण आहे ना.
बरोबर आहे.
मग त्यांनी एक मिनिटाला पाच रुपये अस म्हणजे दिलय, म्हणजे समजा जर दहा मिनिटाचा एक कॉल कॉल झाला तर मग एका कॉल पन्नास रुपये मिळतील असं म्हणजे डेली ठेवलंय टार्गेट. खरं त्याला असं करायचं की डेली कमीत कमी तीन ते चार तास द्यायला पाहिजेत.
हम् हम् हम्.
असं देत असतील तरच मग त्यानी सिलेक्ट केल तर मग सुरुवातीला जेवढे लवकर लवकर फॉर्म भरले ना त्यांनाच म्हणजे त्यांना सिलेक्ट करून घेतल आणि टेस्ट दिली. टेस्ट दिली. टुटोरियल दिल होत एक. म्हणजे अ अ ट्रेनिंग म्हणून.
हां हां.
बघितलं. टेस्ट बघितली आणि आधी काय काय काम केलं होत ना. त्याची प्रोग्रेस बघितलीे. कशा पद्धतीचं केलंय वगैरे व्यवस्थित आहे काय व त्यावरण काम असाइन केलं.
ह हं ह.
मग त्याच्यानंतर पुढ प्रोसेस काय होत्या. हे कॉल ते सिलेक्ट केल्यात ना ते पुढे अं ट्रान्स्क्रिप करायसाठी येतात म्हणजे छोटं छोटं असं. एक दोन सेकंद चा कणी कॉल कटकट होतय. आणि ते ऐकून टाईप करायचं.
बरं, म्हणजे आपण जे आता हे आपलं जे कॉलिंग चालू आहे त्या कॉलिंगच त्यांनी व्हॉईस मेसेज चा टास्क आपल्याला देणार. आणि आपल्याला मग त्याच टायपिंग करायचं.
टायपिंग करायचं आणि त्याच ते सोडून आणि अजून एकय की. टाईप केलेला आहेी नाही ते करेक्ट आहे काय चेक करायचं.
बर.
असं पण आ. हे म्हणजे आता तुमचं जर कॉलिंग पूर्ण झालं का नाही.
हां हां.
तर तुम्हाला हे दोन्ही पैकी एक मिळेल किंवा दोन्ही पण येतील.
हां हां हां. तू हे किती दिवस झालं करत्यास?
मी सुरुवातीला हे तर जॉईन केलतो. अं बी सी ए ला होतो कणी
हा.
तेव्हा. म्हणजे आता चार चार- पाच वर्ष झाली.
हा.
ज मला कॉलेज थ्रू मिळालेल ज्या मॅडम. त्यांनी... म्हणजे जेनी.. अ... ज्यांच्या थ्रू आता हे चालू ए... त्या आमच्या कॉलेजमध्ये आल्या होत्या.
व्हय.
हुं... आमचे जे... अं चेतन पाटील सर आहेत प्राध्यापक... त्यांच्या त्या काही तरी ओळखीच्या आहेत का.. त्यांच्या स्टुडंट... काहीतरी आहेत त्या. मग होते कॉलेज थ्रू ज्या... त्यावेळेस फक्त... अ... मुलींना किंवा म्हणजे असं बायकांना तेव्ह... तेवढ्यांनाच अलाऊ होतं... म्हणजे हे करायला. अठरा... अठराच्या पुढे पाहिजे एवढंच... म्हणजे असं हे होतं होतं कंपलशन... मग आता आता... बॉईजना पण अलाव कराय लागल्यात.
हम्म.
हुं.... म्हणजे हे बॉईजसाठी... नाहीतर फक्त आधी मुलींना किंवा लेडीजनाच अलाऊड होतं असं.
हा हा... बरोबर ए... सेफ्टीच्या दृष्टीने त्यानी ते
हम्म... होय. ते... हा.
ते आता बघ... अं.... मी... तू... जसं मगाशी म्हणलीस की समोरच्या व्यक्तीचे तीस कॉल झाले असतील तर आपण त्याला.... व... परत लावू शकत नाई. हम्म.... मग माझे जर कॉल पूर्ण करायचे असतील तर मग तेवढी लोकं कार्या ऍपवर पाहिजेत. मग मी आता एका व्यक्तीला सजेस्ट केलं कि तू बाबा हे कार्या ऍप ओपन कर आणि असं असं आहे, मग त्या व्यक्ती तिनं... ओ... ओपन केलं... त्यानं प्रोफाईल टास्क कंप्लीट केला.
हा.
पण प्रोफाईल टास्क कंप्लीट केल्यानंतर... नंतरचे टास्क तो कंप्लीट करत नाहीये.... असं धरून चाल.
हा.
पण मी जर त्याला फोन केला आणि त्याने फोन उचलला
हम्म.
तो बोलला दहा मिनिटं... पंधरा मिनिटं काय असतील ते
हम्म.
आणि माझं त्याचं बोलणं झालं... एकदम चांगलं बोलणं व्यवस्थित झालं
हा.
आणि पण.... तो व्यक्ती बाकीचे पुढचे कुठलेही टास्क... त्याचे करत नाहीये तर मग तो... मग... आमचा कॉल ग्राह्य धरला जाणार की नाही?
अं... जाईल की... म्हणजे कसं... आता त्या व्यक्तीनं ह्या टास्कसाठी असाईन केलंय कॉलच्या... म्हणजे तो गुगल फॉर्म वगैरे भरलाय तेन तर... तर मग त्यांना थोड्या दिवस सांगितलं जातय, की असं असं आहे एवढ्या दिवसात तुम्ही पूर्ण करावे. वगैरे... जर नाई केलं.... तरी मग... काय प्रॉब्लेम नाई ए. म्हणजे जर तुम्हाला ते करायचं नसेल तर तुम्ही करू.... म्हणजे नाई केलं तरी चालतय. पण त्याच्यानंतर मग पुढं पुढं तुम्हाला ते टास्क देणार नाई.
कॉलिंग कंपल्सरी आहे... असं आहे काय.... हे विचारतोय मी.
नाही नाही कॉलिंग कंपल्सरी नाही आहे, आता कॉलिंगचाच टास्क चालू आहे ना. असं आहे म आता ह्याच्या पुुढे जर तुम्ही फक्त आता ऍप घेऊन ठेवलं
हा.
आणि त्या व्यक्तीला तुम्ही कॉल केला, तरी चाल तर असं काय नाही की हेज फॉर्म भरूनच मग काम कराय पाहिजे असं काय नाहीये.
बर, माझं काय म्हण होतं, की बाबा, अ आता हे कॉलिंगचे टास्कस चालू आहेत म्हणून कॉलिंग आपल्याला येतय, पण कॉल्लिंगचे टास्क ज्यावेळेस कंमप्लीट होतील.
हा.
आणि एका व्यक्तीन ते कॉलिंगचा एकही टास्क, म्हणजे ना तेन कुणाला फोन केलाय ना त्याला कुणाचा फोन आलाय.
हा.
असं काहीच झालं नाही, तर त्या व्यक्तीचं ते अकाउंट ग्राह्य धरलं जाणार की नाही?
जातय की, ते जस जसं अवेलेबल असतील कनी त्यावेळेस मग ते चॅटबुट आहे वॉटसअपला मेसेज येतोय, की असं अस काम आहे म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही जॉईन करा म्हणून.
हम्म बर.
हम्म.
म्हणजे अकाउंट ग्रा अ- भले दोन वर्ष जरी चालू ठेवलं तरी पण ते चालू राहानार. म तो टास्क करू दे अगर नाही करू दे. ब, ठी, तेच विचारायचं होत मला बाकी काय नाही.
हा म्हणजे असं काही कंपल्सरी नाहीये की जे काय काम अव्लेबल आहे. ते तुम्ही करायलाच पाहिजे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकताय.
बर.
फक्त कस आहे की केलेलं काम थोडं म्हणजे तेवढं आता निम्म काम ठेवलंय, तर त्या निम्म कामाचेच पैसे मिळणार पूर्ण नाही मिळणार.
बर, आता आपलं कॉलिंग चालू आहे हा, आता आम्हाला तीस कॉल करायचे आहेत असं तू सांगितलस, तर तीस कॉल झाल्यानंतरनच मला त्याच पेमेंट मिळणार, काय जर माझे पंधराच कम्प्लीट झाले, तर पंधराचे मला पैशे मिळणार.
मिळतात की, पंधराचे मिळतात, म्हणजे ते फक्त कस कॉल व्हॅलिडेट झाल्यात ते चेकिंग झाल्यानंतर मग जमा
कॉल व्हॅलिडेट झाले, माझे पंधरा कॉल एकदम परफेक्ट असले. आणि नियम अटीनुसार असले, पण माझ्याकडनं फक्त त पंधराच कंप्लीट झालेत माझ्याकडनं तीस झाले नाही, तर पंधराचे मला पैसे मिळणार.
होय मिळणार की.
बर.
हम्म, आता समजा तुमचा आता एक कॉल झालाय आणि तो कॉल जर लगेचच चेक झाला. तर तुम्हाला अकाउंटला एका कॉलचे जेवढे कसे होतील ते पण जमा होतात. असं काय नाही, कि पूर्णच झाल्यावरच मिळतील, किंवा एखाद्या वेळेस जरा लेट पण होऊ शक चेकिंग ला वैगरे, हम. अ ते सेटिंग मधे कानी, तरी आपल्याला रा. सेटींग मध्ये डॅशबोर्ड म्हणून ऑप्शन हाय. हा त्याच्यावर क्लिक करायचं आणि जनरेट रिपोर्ट म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करायच मग तिथं तुमचे कॉल किती झा तुमच किती